हा
बोोल
कुठं आहेस
घराात ब
का कारालीस
काय नाही म बसले तर जेवायचं थोड्या वेळा नंतर
हा हा कवाल शेतातन
शेतात ना साडेसहा वाजलेत यायला
हा हा
हम्म जेवलूस काय
जेवलगे
लवकर
होय गेम खेळलस का
गेम काय नाही पाचच्या दरम्यान दोनडाव खेळेल
हा हा
त्यानंतर नाईच
हा हा हे वााठलास का तू हेडफोन वााटलास का हा नाही आवाज जरा असा भरभरत होता म्हणलो
हम्म फॅन चालू आहे
जरा दोन मिनटं पण कर की ऐकूेत ना रे
करतता असा आणि
आणि काय अरे तुमच्या शेतात विहीरआहे का? म्हणजे पाणी भरतासा का त्यात,
नाही नाही पाणी भरतेय पोपते.
अटोमॅटिक भरते. म्हणजे कुठ नाही येते जमिनी खालना हा हा मग ते कुठं आहे म्हणजे जवळच आहे का शेतापासन
शेतातच आहे विहीर
शेतात अरे म्हणजे तुमच्या जे तुम्ही तुमचं जिथं पीक आहे तिथनं पूढ लांब आहे. काय
शेतातच विहिर आहे शेत विहिरी लागूनच पिक असं
ह हा हा आणि मग पोहतीस का त्यात,
हो मला पोहायला येत नाही कधी लास्ट टाइम म्हणलंस तर सातवीत पोहलेलो.
बर आणि आणि काय मग कुठलं पिक आहे तुमचं,
ऊस आहे.
ऊस आहे वय ते ऊस कस ते ऊसाचं काहीतरी असते ना ते कांड कांड असत ती घालत ना ते
हम्म कांड्यारवतात
ते खालच्या बाजूला घालतात कि वरच्या बाजूला
आता तसं बघाय गेलंस तर खालच्या बाजूला घालतात.
बरं
नंतर ना त्याच्या माती
नाही म्हणजे खालची जी बाजू असतेय त्याला काय म्हणतात.
सरी
सरी आणची वरखी असते ती.
बोध
आ ते सरीत घालतात का बोलत.
नाही पहिला डायरेक्ट लावणार असल्यास तर ते बोधावर घालतात.
बर आणि नंतर अस आणि मग ते पाणी सोडत ना ते
पाणी सोडताना काय ते सरीत
म ते जे तुमच्या अशी एकमेकाला जॉईंट सरे आहे काय वेगवेगळ्या साडीेत पाणी सोडावं लागते.
आता सध्या तरी वेगवेगळे आहेत आधी मागच्या वर्षी जॉईंट होतय.
हा हा हा मग ते खचसाचे ते गांधूळ सोडतात ते,
नाही नाही तसं काही नाही
मग खत नसते तुमच्याला
हे असते. काय म्हणतात त्याला लागवड
लागवड
हम् त्यात आणि भरपूर प्रकार आहेत.
केवढा म्हणजे किती लागते.
कशा साठी
हिव्याला अ ऊसवाडा आहे.
एक वर्ष
एक एक वर्ष
हम्म म्हणजे आता तू जानेवारीत कापलास तर पुढचं पीक पुढच्या जानेवारीलाच कापायच
अया या या एवढं हे आहे.
होय
भारी हे बाबा आणि पाणी तरी किती वेळेला द्यायला लागतय?
उन्हाळ्यात म्हणलास तर चार दिवसाला सोडा लागतय हिवाळ्यात म्हणलंस तर आठवड्याला
हा ह ह काय इशय ना
हम्म पावसाळ्यात काय गरजच पडत नाय सोडायची.
अ मग ते कटिंग तुमचं तुम्ही करताय का?
नाही नाही.
व्वा
ते फोडतोडायला माणसं वगैरे येतायेत
बर आणि मग ते पायपा टाकलय का थिबक सिंचन पद्धत
हम्म
काय ह ते का असते ति ते फिरते बघ फवारा असतात आणि ते असं मध्ये मध्ये टाकत दोन्हीकडे पा णी मारत असतंय
नाही नाही तसं नाही ठिबकच आहे
ठिबकच आणि डायट पण
हम्म होय पावसाळ्यात काय टिबकच ते काढायचं
हा हा
हिवाळ्याला हिवाळा चालु झाला की स्टार्टिंगला दोन तीन पाणी डायरेक्ट पाजायचं त्यानंतर न ठी बक हंथरायच
विहिरीत केवढं पाणी म्हणजे किती खोला आहे विहीर?
विहीर आहे अठ्ठावीस फुट खोल.
एवढी
हम्म कमी
कमी म्हणजे किती असते एवढी?
अरे अठ्ठावीस कमी आहे रे.
तेच सांगालोय किती असतेया?
पस्तीस चाळीस पन्नास अशा असतात
बर
तीसच्या वर तरी असतातच
हा हा हा मग तिथं कोण आहेत ऐ क्या माणसं जी थांबवला अस रक्षणासाठी
तिथं काय काका वगैरे राहतात तिकड मुळशिंगीत मग भाऊ बघतोय तिथं कधी तर सुट्टी असली तर. ते आता कामवर जात ताय त्यामुळे मला जाय लागते शेतात
हा बरं बरं बर आणि बघितलीस काय परवा जी हानिमी
कोणती रे
परवा सांगिलेली ती दी
अंजलची? नाही एकच एपिसोड बघितला सीझन टूचा पुढच्या अजून किती.. सहा एपिसोड काय तर आला आता... सगळे पडल्यावरच बघायचं म्हणते..
बर... तू परवा सगितलेलीस ति जी ती भारी होती मिस्ट्रेस मध्ये
मिस्त्रीज मध्ये
हा..
दोन तीन सांगितलेले..
हम्म त्यातली ती दोन नंबरवाली बघितली.. मायड पण एक हाय तझ का.. त ते हीची होती क नाही ते पोरक असते ब तेली हुशार असते खं दाखवत नसते कोणाला..
हा..
ती त्याला चांगले वाटली.
अ तू ही बुक कि लॉर्ड ऑफ मिस्ट्रीज बुक...
बस ब...
आता किती तेरा एपिसोड पडल्यात एक एपिसोड अठ्ठावीस मिनिटाचा एपिसोड आहे.
बर..
मला पण अजून ते एकदा बघितलं पूर्ण समजलेलं नाही. परत एकदा बघायची म्हणते ती...
बरं बघा आता मला जास्त नसते वेळ...
हम्म..
आता आमच्या पण कॉलेज चालू आहे.
तुमचं परवाच पेपर संपलत ना.
हो लय दिवस सुट्ट्या नाही आम्हाला..
असं का?
काय मा नाही पुढच्या वर्षी... दोन तीन महिने कात्री सुट्टयात मार्चला कॉलेज संपलं की जून ला चालू
म्हणजे या वर्षीच्या सुट्टया कट करून पुढे दिल्यात वाढवून..
काय तस चल का माहित
नाही आजूला सांगितलं मला सांगितलं हा मी कॉलेज कधी चालू...
कॉलेज मग एक तर सतराला नाही तर तेवीस तारखे... त्याला चालवी...
आता आमचं इंग्लिशचं सर म्हणतात. तुमचं तसं बघायला गेलं तर... सोमवारपासून म्हणजे पंधरा तारीखला चालू होते कॉलेज...
बरं...
तर आम्ही ऍडमिशन फॉर्म भरले त्याचं व्हेरीफिकेशन वगैरे चालू होणार आहे सोमवारपासून...
बर...
सर म्हणलं तेव्हापासून तुमचं कॉलेज चालू होईल.
बर हा...
काय आता एक्झाम फी वगैरे भरायची राहिली.
ह हा आमच तसं नाही आमच तर आता चल झालं आमच ऍडमिशन... ला सुरुवात होणार गणपतीच्या आसपास...
एवढ्या लेट...
होय...
म ऍडमिशनला एवढं लेट म्हणल्याव तुमचा एक्झाम पण लेटच असणार.
तसं नाही बघाय गेल असत, जानेवारी महिन्यात एक्झाम लागतात.
फर्स्ट-थर्ड सीम तुमची.
हा, थर्ड सेम.
जानेवारी ती मुला परत तुमचा हा असं.
मे मध्ये पुढ- हा असं म्हण त्यात-
मे ला, मे मध्ये म्हणल्यावर परत तुम्हाला सुट्ट्या कमीच की?
नाही, आता आमचं जस हे असं आम्हाला वाटत ते पण हे जे जिंचं पोरांचं झालं, ते कस झालं, नोव्हेंबरला परीक्षा झाली.
हा.
आणि पुढची परीक्षा झाली, तीनची मार्च ला.
मार्च ला म्हणजे, लवकर झाली.
हा आणि त्यानंतर आम्हाला सुट्ट्या मि त्यांना सुट्ट्या मिळाल्याल्या.
हा, हा, तुमचं पण तसच करतील.
होय, तसच असेल जास्त करून.
आणि जे म आता बंद आहे. शेतातली कामं चालू असल्यामुळे तिकडे जायलाच होत नाही.
किती दिवस गेलतस तरी?
किती? चालू केल्यानंतर कीती दहा दिवस गेलो.
हा.
त्यानंतर, शेतातली कामं चालू झाली, घरात आल्या व कंटाळा येतय.
बर.
जेवण, घरात आलय की जेवतोय नाही जरा.
हा.
जेवलं की लगेच जायचं नसतय.
बर.
जेवल्यावर तरी दोन तास तीन तास नंतर न जाय लागतय.
काय ते पण झालेच. काही नाही म आता कवा करणार?
आता बघू? अजून तरी हायत, ह्यो महिना तरी जातोय शेतातल्या कामात. पाऊस तोपर्यंत चालू होत नाही तोपर्यंत.
हा, हा, हिजी पण चांगली आहे, बघ एप्रिल महिन्यातली ती आणि मे कनी
युअर्ला एप्रिल हम्म, ते काय तर म्युझिकल वर आहे.
अ पियानो वर आहे पियानो वर.
हम. आ इंस्टाला व्हायरल व्हायला ति पण.
होय, तेहा सोड. हं. हं. हं. बर चालतंय ठेवू काय?
चालतय.
हा.